हो.
हॅलो.
काय करायला?
काय नाही बसली.
जेवन झालं?
हा इतक्याच झालं.
काय भाजी खाल्ली?
भाजी? भेंडी.
पुरतंय व पोरं दोघं गेलेय, आम्ही उसळ
उसळ, हम्म कशाव ग जातास, हम्म
पोरं गेले असले म्हटलं दोघेही शाळेत.
हा, दोघे शाळेत का एकदा त्यांना काढून दाखवा मग बाकीचं, चाल रात्र कुडू कुडू कुडू.
हम त्यांच्या शाळा लवकर असल्या का बरोबर आपले ही काम आवरून जातान.
हम्म, ते माग भारी होतं ओ, त्या आता एकालाची आठ ला गेली आणि एकाची सात ला गेली. त्याच्यामध्ये मागं- पुढं जाऊन जात ते.
नाही ते पहिले मागं भारी होतं ते, सात वाजताच सगळे जायचे.
हा ना सोबत गेले का मग, नाहीे बरोबर सोबत गेले सोबत आले का जीवय लागत नाही आपला, बरोबर मोठा लहानाला सांभाळून आणितो.
तेच ना मग. पण ते शाळेवाले ना ते, काय नियम काढला ना लहान्या पोरांना नऊच्या पुढून मोठ्यांला, आ सात वाजता असं
हम्म शाव, शाहुचं म्हणजे कधी घातलंय त्यांच्याकडें? ह्या वर्षी घेतलं का?
हम्म
फीज फीस भरपूर घेतली असेल ना?
हा फी किती, बासष्ट का कायतरी आहे अशी बा ब्याऐंशी आहे वाटतं.
सगळी
हम्म
ग गाडी भाडं धरून का?
गाडी भाडं नाही, अशीच
ब्याऐंशी
हम्म, आ बासष्ट बाहात्तर हाय वाटतं बाहात्तर.
हा हा हा, नाही मागच्या वर्षी कमी होती वाटतं ना, एकसष्ट का काय होती म्हणे.
काय माहिती मग, मी तर बा हत्तर ऐकली.
हा का?
मग यांनी मला गाडी भाडं सांग ते सगळंच धरून सांगितलं. ती काय माहिती नाही, मी ऍडमिशनच्या वेळेस मी नव्हती ना गेले.
हा हा हा शाहुचं मग मागच्या वर्षी क कुठं ऍडमिशन होतं, इथंच का?
नाय मागच्या वर्षी तिकडं होता तो, सिन्नरला.
हा मग तेच
तो होता तिकडे, यावर्षी टाक
हम्म, हा हा हा. तेच बाकी काय चाललंय अजून?
बाकी काय नाही, अजून तर आरामच आहे सात आठ दिवस. आणि आता मी रिकाम चालू
चालू झाल्यावर मग कोणीच कोणाला सापडत नाय.
हो
हम्म
कितीही काही करा, कोण कोणाच्या घरात सापडत नाही म्हणा.
अ ह. मीटिंगला याललासुध्दा वेळ रात नाही कोणाला.
ह आता त मिटिंग इ होएल नाई आपल्या तर.
नाई नाई. आता त एवढ्या मधे खरंच होऊणे राहिले.
तरी मी यु पे ऑनलाईन पैसे पाठवून परत मग साचले का लई साचताय.
हा. माझ्या आता तरी दोन दोन एक महिन्याच्या दोन किंवा
हम नको म्हटले म लोड च येतो तो मग. ह ह. तो ग्रुप
त्या मेरा का तुमच्या वाल्या मिरा काकूच्यान त्याचा तुझ्या आसतील ना. का म काकुच्या जागेव दुसरं कोणी आलंय. हा का? हम्म हम्म.
आमच्याच लावायच्या ए पण अजून लावलेल्या नाही येत्या.
हा हा हा. आ, दोघी पण लावायच्या ए का?
हम्म.
हम् हम् ह.
अजून काय माहिती काय करत्या म.
माझं कुठं नाव लागून जाएले मम्मीच्या याच्यावर. नाही लागेल माझं पण.
नाई लागेल का ग?
अ ह. यांचच लागे ए मम्मीचचे त्यांनी बदललं च नाई नाव.
तुम्ही बोलायचं ना.
जाऊ दे मरू दे म्हंटलं. चाललंय चालू द्या. माझं नाव प पैशे काढायचे असले त म म माझ्याच नाववर म्हटल चाललंय तोवर चालू अं?
ऑनलाईन हॅलो! आओ मी बचत गटाचं केवायची करायची होती म्हणल ती केली का तुम्ही गटाची?
नाही ना. ते पासबुक आपल्याकडं कुटे होते गटाचे.
गटाचं नाई करयचं. आपलं स्वतःचं केवायसी करायची.
सावी तर माला म्हणे ग गटाचं पासबुक न ते घेऊन जायचं.
गटाचं काहाला, आपलं स्वतःचं पासबुक आणि आधार कार्ड न्यायचं ए. राधिका ताई तिढं करीत होत्या गणपती मंदिरामधे.
हम्म हम् हम् सावि नी नीट सांगायचं ना.
म तुम्ही म्हणायचं तर माझ्याकड नाही पासबुक त्यांचं म गटाच आपलं. गटाचं कायला लागणार ए प्रत्येक व्यक्तीला?
ते नाई का हो प्रत्येक व्यक्तीच्या गटाचे अशे काढेले पा ना. आलं का लक्षात तुम्हाला? म ते नाई का राधिका कड नवीन पासबुक काढले ते हा हा.
ते पासबक पुस्तक वेगळं आपलं पासबुक घेऊन जायचं होतं.
जा मम मम्मीच च नाव ए ते मम्मीलाच पाठवावं लागेल.
बोला मग. हा. म्हणून म्हटलं तुम्ही केवायसी केली का नाई कारण मग ती महिला पुढं गटात ऑनलाईन दिसली पाहिजे ना. हम
हा हा.
आता सर्व काम ऑनलाईन ए.
हा.
ते तळं म्हटल तुम्ही केलंय का नई.
नाही -नाही माझं का? मम्मीचं, मम्मीचंच नावय. मम्मी म सावी म्हणे, आजी तुमचंच नाव आहे म्हनी. तुम्हाला जावं लागेल बा असं.
हा जेचं नावय, तेचच करायला
के वाय सि ला मम्मीचाच अ अंगठा वगैरे त का. अ हॅलो. हा म तेच नव. हा आला आवाज. मळ्यात काय?
मेथी कण वीरा. हलू ना
मी एक ठिकाणच ऊबीय. ह, त्यांच प्रॉब्लेम होतो. कमी- जास्त, कमी- जास्त.
नाही- नाही. कधी- कधी ना. आपण बोलून जातो. न त्याच्यात एक - दोन सेकंदांनी मग आवाज ऐकायला येतो.
हा, हा.
तू या फोन मध्ये मला, दोन - एक वेळेस अस अनुभवलं. आपण बोलून जातो नंतर खूप लेट ऐकायला येतं ते.
हम्म, ह.
मळ्यात म्हटलं, टॉमॅटोच लावित्या का, दुसरं काही लावीत्या अजून.
हम्म. नाही आता चालूये कोबी लावायचे का मी म्हणे अजून, मुंग वगैरे पेरवून देऊ म्हणे.
बरंय न मग, घरगुती खायचं काम होत.
हा तेच ना. शेंगदाण्याला मज भागलं.
हा. तेथं हायच.
हम्म. आता कांदेयेत. कांद्याच, चाललंय. गुलटी पाठवायची वाटत आज.
हम्, हम. तुम्हाला जाव लागतं का मग?
नाही - नाही.
बरंय बाई. घेतय भाऊ करून सगळं, तुमची मज्जाय.
हम्म. माणसय ना. त्याच्यामुळ नाही काय वाटत. हा नाही - नाही. ते ही घरीच राहात. आता चार वाजता पोरं आले का. मग त्यांच एकाच मला भूक लागली. आणि एकाच काय ताण लागलं. चहापाणी न ते. तिडून पुड त्यांचं. त्या मग ते साडेचार वाजता क्लासला जात्यात. मग साडे सहाला यात्यात. परत
भुकेल होऊन जाते. परत संध्याकाळी लवकरच जेवायला बनवायला लागत म.
तेच ना. त्या पेक्षा मग तिला घरी कोणी असल्या का मग बरं राहत तुझं.
हा.
हम्म.
इथं आपण लक्ष ठेवलं तर बरय. नाही तर लय, नाय दिलंय खायला. तरी त्यांना काही हे नाही.
त्या ना तसं नाही काही. पण घरातयेल मग हे करून ठेऊत्यात.
हा ना मग. ते आपण दिलं ते बरंय. नाही तर खाती ने पीती तशीच उपाशी बसत्या. त्यान कोण म्ह म्हटलं म्हणायला लागत त्यांना. त्यांना कळत नाही. भुक लागल्या काय लागल्या.
फोन राहता ना समोर त्यांच्या.
मग तेच ना मग. फोन पाहिले. प कपडे काढायचे विसरून जातय पार.
हम्म. ते तर लय मोठा आजार झाला.
हा ना. आले का पहिले फोन, त्यांच्या तोंडाई पुढं.
म्हणजे, सगळं बॅग - बिग टाकायची, की लगेच फोन.
त्यांची डोळ्यांना कळा लागते नाही. आपण थोडा जास्त टाईम पाहायला डो्या- डोळ्याना पाणी येत आपल्याली.
मग देत नाका जाऊ. तरी मी नाही देत. शावला एवढा फोन. त्याच्याकडे एवढं नाही आता.
नाय रहात माझावाला माझाला फोनला इथले अर्ध तास घेते. त्याच्या का अर्ध तास न याच्या क अर्धा तास नाही इतर वेळेस नाही राहत माझा
चाल तर काय तो कोणता गेम करीतय काय माहिती गेम फक्त गाडी लावती गाडी लावती गाडी घरी नेऊदे गाडी घरी घरी नेऊदे गप म्हटल कोण आणि त्याचा लवकर
आयन च तेच चालू ते गाड्यांची गेम खेळ
गाड्यांची गेम खेळते गाडी लावते
रील बघता.
हम हम.
तेच चालते त्यांचं.
ब तुमचे होतील तेवढे करून घ्या मग तुम्ही आज मला माझा आता काय हा झाला का एकच कॉल राहिले.
हा का.
हम आणि ते मग ते ती तीस कॉल पूर्ण झाल्यावरती कॉल नाही ते वाटत ना मग.
नाय मग ते कथा येतील मग. स आरे मला म्हण एक कथा येतील म्हणजे तुम्हाला मग त्या कथा वाचायच्या आणि त्या कथामध्ये ते प्रश्न विचारतील.
हम्म तेच येतील हम्म.
म्हटलं ते तरी बरं आहे मग त्यांनी विचारल वाटतं कोणत मराठीत प मराठीत का. काय म्हटलं मराठीच कर बया आपलं.
हा.
तेच ना. सावी जेवत आलेय वाटत.
झालंय वाटत त्यांची.
हम्म तिला किती पाचशे का किती काय तरी आले आता आली होती तेव्हाच
हा ना हा माझ त्यांची तीस कॉल झाली होती माझे राहिल होते ना. त्यायांचीत नाही बाकीच काहीच नाही आहे मला.
पेमेंट नाय आलं.
अ ह.
सा कांचन मला पण माझ्या आठ कॉल झाले लगेच पेमेंट आल होत.
हा ना मग त्यांना तेच म्हणते ना त्यांना आट कॉल झाली त्यांना लगे पेमेंट आले पाचशे रुपये माझं नाय आला माझं तीस होत आले आता.
हॅलो ह् येत कररी मग
काय माहिती?
ह पहाच तीस कॉल झाले पायच नाही आले म डिलीट करून टाकायच मग काय करणार ह. बाकी
बाकी काही नाही मस्जिद चालला काही
जावहि त्या
ह ना एक पोरीला झोपी त एक बसलीवरती
हम् हम् पिलूला घातली का अंघोळ
हा आंघोळ घातली झोपायला गेली व
हम्म हम् ह्
ठीक आहे चालेल चला करा मग मला कॉल तुम्ही मता